हॅलो-
हॅलो? हा नमस्ते ताई नमस्ते हो.
काय झालं आवरलं..
चालय काम तुमच आवरलं का?
हो आत्ताच आवलं-
हा ह
काय म्हणता आज स्कूलमध्ये होते का बोरो का सुट्टी होती सुट्टी होती का, मुलांना मुलांना सुट्टी, होती आज
नाही नाही आज शनिवारचा हाफ डे असतो ना
हा हा हा.. नाही आमच्या मुलांना सुट्टी होती ना शनिवारची हा सुट्टी होती इंग्लि मिडियमच्या मुला ह इकडे सॅटरडे संडे मोस्टली राहते इंग्लिश मिीडियमला
हा हा नाही इकडे नसते सुट्टी बर अर्ध दिवस असत का
हा ते तिकडे होतच काही नाही वातावरण आ आतत पावसाची गरज आहे
हा ना पाऊसच नाही हो सगळेजण पावसासाठी एकदम हात
पाऊस न पाऊस नसला तर पाऊस नसला तर आता तररी एक दिवस आड पाणी सांगितलं आता पाऊस नसला तर दोन दिवस आड पाणी होऊन जाणार
हो ना पाण्यासमोर कठीण झालंय पाण्यास
हस पाऊ पाण्याचा वापर खूप विचित्र पद्धतीने केला जातो जेवढ जेवढं पाहिजे तेवढं वापरायचं आणि उगीच पाणी पाणी चालू ठेवायचं कुठेतरी निघून जायचं अज बा पाणी नाही राहिलाग तेव्हा पाणी पाणी करत बसायचं
हो काय कायचण असतात ना
पाहिजे तेवढं पाणी वापरायचं आणि
हा हो नाही ना पाणी नसत शवत
पण मग तरीी नाही माठात नाही माठात माठात पाणी टाकल्यानंतर नाही ते शिळं पाणी काढून टायचं ताज त्याज
आा हा
हॅलो तू तुमचा आवाज येत नाही म्हटला
येत येतय बोला ना मला येतो आवाज
म्हटलं पाणी माठात पाणी भरतो आपण ते दुसऱ्या दिवशी खाली करून परत भरतो ताजं पाणी भरायचं मग काही धरला ताजं पाणी भरलं जातं का रोजच्या रोज रोजच्या रोज काही ताजं पाणी भरलं जात ते बी कधीच्या वश वर्ष साठवलेलंच पाणी
पाणी कधी शिळ होत शिळ होत नसत पाणी कधी नाही का
मग हे ही चुकीची भावना आहे मोस्टली बर लेडीज पहिलं
म्हणजे वापर तेएवढं बेशिस्त करतात हा बेहिसाब अस नाही पाणी आपल्याला कमी हाय का कमी वीज पाणी एकदम नाही का जपून वापरले
जपून वापरली पाहिजे गॅस थोडा बंद झाला तर गॅस थोड काटकसर झाले ते किती गॅस गॅस चालू झाला होता तस पाण्याची काटकसर गॅस तरी गॅस तरी येऊन आपण कधीतरी चुलीवर करू शकतो स्वयंपाक पण पाणी बंद झाल्यानंतर काय करणार आहे
पाणी नसल्यावरती काय करणार हो ना कुठं कुठं तर पाहण्यासाठी टँकर चालू झाल कुठे कुठे पाण्यासाठी दोन दोन दिवसा मिळून टँकर येतात येवडे पाण्याचे हाल आहेत
गॅस वापर कमी सांगितला गॅस मिळणार नाही मिळणार नाहीत चूलीच लाकड काहीतरी काही ना काही इंधन करून गोळा करून कचरा कपडे एक काहीतरी करू शकत असत पण पाणी जर गेलं तर काय करणार आहे.
पाण्याचा पाण्या हो ना हो ना पाण्यासाठी तर भरपूर नाही ना नाही ना नाही ना पाण्या सगळ्यांनी जपून वापर केला पाहिजे पाण्याचा इतर पाऊस नाही आता येईल म्हणतात पाऊस दर दिवस पाण्याची वाट पाहतात सगळे नाही का पाऊस
दर दिवस म्हणजे जून महिना हा सुरुवातीपासून पाणी पाहिजे पूर्ण जून महिना निघुन पडला तरी पाऊस नाहीे.
पंधरा जून नंतर होतोच पाऊस.
आता म्हणतात सोमवार पाासून सोमवार पासून पाऊसच उघडणार नाही. कुठल? लक्षण दिसत नाही सोमवार पासून पाऊस येण्याचे कुठच लक्षण दिसत नाही हा आता हा पुढचा सोमवार येतोय हा पुढचा सोमवार येतोय हा परर्वाचा त्या दिवसा पाऊस सुर होणार म्हणे दिवसभर सूर्य दि नाही एवढा पाऊस होणार आहे म्हणे काहीच लक्षन दिसत नाही आजपासून पावस येईल असा निरभ्र आकाश आहे काहीच नाही त्याच्यामध्ये
त्याच काय आता ते निसर्ग आहे बाबा कधी पण काही होऊ शकतो नाही का?
मग उलट या वेळेस पावसाळा खूप. चांगला व्हायला पाहिजे कारण यावेळेस धरणातलं बाष्पीभवन खूप झालेला आहे कारण उन्हाळा खूप कडक हुतया
हो हे च्या म तर पाणीच नाही राहिलं ब कला पाणी सोडतात ते
धरणामध्ये जायकवाड धरणामध्ये तेच सांगते मी जेवढं बाष्पीभवन झालेलंय जेवढ वर पाणी गेलेले आहे हवेच्या द्वारे ते पाण्याचा पाऊस पडायलाच पाहिजे या वर्षी कारण बाष्पीभवन खूप झालेलं आहे पाणी खूप बा बा झा पाण्या यावे जमीन कोरड्या पडल्या आहेत तेवढा उन्हाळा होता यावेेळेस
हो कुठं कुठं तर जनावरांना प्यायला पाणी नाही चारा नाही एका वर्षी पाच छावणी लावली होती तसं नाही झालं तर बरं होईन देवा. नाही का?
हालत खराब होणार आहे एवढा हो. एवढा जर महिना पाऊस आता एंडिंग पर्यंत पाऊस नाही पडला. मग सोडून द्यायचा विषय सोडून द्यायचा विषय आता कुठं कुठे हे याच चालू ये आता. रस्ते, रस्त्यांच बांधकाम, यार्धवड बांधकाम राहिलं मध्येच जर पाऊस आला तर महा आहेस तिथे बी पंचायत खड्डे दिस नाही एवढ्या ऍक्सिडेंट होती
हम्म हम् खड्डे तर भरपूर शिटीमध्येज येत एवढंच पाणी भरतं बाबा आणि खड्ड्यांमध्ये कितरी लोक
तेच सांगतय ना, आमच्या आमच्याकडे तर सगळं खोदून आमच्याकडे तर सगळं खोदून ठेवलंय कुठे, कुठे, कुठे, कुठे सगळं कुठे, कुठे खोदून ठेवलेलं आहे रस्ते तुडुंब भरून जातील पाऊस ज पडला तर ते काम कमप्लीट व्हायला पाहिजे नाहीतर मग सगळी पंचाईत
आणि सिटी मदीं पूरस्थिती लगेच होती नाही का पाणी जायला साइडून जागा नसते पूस्थिती लगेच निर्माण होत ते लगेच पाणी इकडून तिकडून
एव पाऊस आला तरी पंचाईत ये आणि शासनाला नाही आला तरी पंचाईत पाऊस आला तेही काम काढून ठेवलेले ते पूर्ण होणं गरजेचं आहे ते रस्ते खोदून ठेवले ते होणं गरजेचं आहे आणि जर आला ही कशे बुंजायचे खड्डे ही चिंता कारण ते खड्डे? तर दर दिवसाला ऍक्सिडेंट होतील एवढे मोठे मोठे खड्डे करून ठेवलेले ये रस्त्यांवर चालायला जागा आणि एवढे रस्तेकडडे इकडचा रस्ता खराब तिकडचा त्यामुळे सगळ्या सगळ्या वाहतूक पोरांची तारांबळ होणार आहे पावसाळ्यामध्ये, लवकरात लवकर रस्त्यांच काम सुद्धा कंप्लीट व्हायला पाहिजे. यावेेळेस खूप भयंकर परिस्थिती झालेली.
येईन पाऊस सगळ्यानी देवाला नाही का हे कराव साकडे घलावा नाही का का पाऊस लवकर लवकर हो बाबा.
कारण आता शहरात ठीक आहे शहरात आपण काहीतरी कुठेतरी ऍडजस्ट करू शकतो तिथेही गरजेचं आहे पण खेड्यात तर पावसाची अत्यंत गरज आहे कारण पिकच होणार नाही खेड्यात
आहो पाऊस जर नाही झाला तर शेतकरी राजा किती म्हणजे? संकटात जाईल हा जनावरांच चारा नाही त्याना प्यायला पाणी नाही आणि शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही काही पाऊस न झा तर तुम्हाला शिटीमध्येध्ये तरी काय येणार आहे सांग ना मला विकायला भाजीपाला दूध हे कुठून येणार जर इकडच जर काही जर झालं नाही तर?
आहो, फक्त पंधराच दिवसात पाऊस पंधरा दिवस पाऊस लेट झालेला आहे तरी तरी सुद्धा भाजीपाला एवढा महाग झालेला आहे कि मोस्टली बाहेर जातच नाही भाजीपाणा घ्यायला चाळीस रुपये पावशर तीस रुपये पावशर, पन्नास रुपये किलो
चाळीस रुपये पावशर भाजीपाला जर घ्यायचं म्हण तर एका वेळेची भाजी चाळीस रुपयाची
कशी म मग आणि त्यात पर आणि त्यात परती बाजी खाल्ली बी जात नाही उर उरते नाही तर मग फेकली जाते फेकायचा जीव होत नाही सगळ्याच ती भाजी खात असं नाही म्हणजे भयंकर परिस्थिती फ्लावर, फ्लावर पाहिला तर फ्लावर सगळळा कीड लागलेला आजीबात चांग औसा औष नसल्यामुळे भयंकर परिस्थिती झालेली जेव्हा लोक हो तेवढा पडला होता पाऊस त्या मध्य तरीव्हा आं्या मोर येतो तेव्हा पाऊस पडला सगळे आंबे गळून गेले आणि आता पडत नाही
ह
अस अस
तुमचं झालं आवडलं
आं
तुमच आवरलं का म्हटलं
हा चाले चालेल
अच्छा
बाकी काय तुमच्या तिकडं म्हणजे असं नाही
बाकी काही नाही व्यवस्थित सगळं काही नाही सगळं मजेत चाललं आता एक कार्यक्रम काम चालू आहे तेच महत्त्वाचे आमच्याकडे
ह
ठीक आहे
बाकी काय म्हणता
बाकी सगळं व्यवस्थित ते
मुलं म्हणजे शाळेत जातात ना सगळे
हो हो दोघं मुलं शाळेत दोघचात एक लहान एक मोठ आहे एक प्ले ग्रुपला आहे
तर दिवस मुलांची पण शाळेची काळजी असते नाही का
हो म र चित झाले चालेल करू परत कॉल चालेल ह ब हा ब
हो